एी
हो हो य तेेच
ह एकदम सुरुवाती कसा बारीक आवाज येते
हा बारीक आवाज, येते आपल्या साध्या कॉल सारखा आवाज नाही येत ना
नाही साध्या कॉल सारखं आवज नाही तरी पण आता तुमचं बोलणं मला क्लिअर ऐकायला येतं आहे बरं
हो ना मलाग उंार आहे ना हम् हम
नाही तर बाकीच्या मोबाईल लाव आता रात्री स लावता ना एक थोडझवे आवाज नाही आला तस होतेच ते
मला आता सी आर पी ने सांगितलं होतं
हम्म
ठीक, य म्हणे साधा फोन लावायचा म्हणे
हम्
साधा फोन लावून ऍप वर जायच कॉल कटनी करायचा नंबर डायल करायचा आणि सुरुच ठेवायचा फोन लागायचा
अच्छा तर चालते आहे की त केला तर
हा मग तो आवाज एवढा मोठा येते मग स्पष्ट आवाज येते आपल्या साध्या कॉलसारखा
साध्या कॉलचा हा ना आपल्या साध्या कालचा नाहीह
तशीच बोलली मग
पण मग आता या्याच्यातून आवाज झाला नाही ऑनलाईन याच्यातूनच कार्या एपमधून आवाजलाय कि नाही मग नाही लावलंच ते आपण तू, साधा कॉल हम् अच्छा
हम्म
म्हणून आपण एवढं तरी बोलू शकतो त्यांच सर्व महिती आपल्या डेली रुटीनच ह ह ग हो आता आता आपण माहित नाही ओळख आपली तशी आपण आता क्च्युल मध्ये एवढी माहिती माहिती नाही ना आपल्या एकेमेकीची
नाही नाही बरोबर आहे आणि ते कसं एकदम अनोटखी नवीन नवीन थोडंसं हे होतेस बरोबर आहे
हा हा आपण एवढे तरी प्रश्न विचारू शो म्ह त्या आपण डेली बोजायचो एवढं बोलले मी सांगते ना श्रद्धा त्या सोबत काल कॉल केला की नाही काय बोलावं समजत नाही त्याचय तेच ते तेच ते अदरी नवीन काहीतरी नवीन काहीतरी बोलू बोलू तेवढ कॉल केली हो का म
आज लग्नात गेलो
हम्
इथं आहे मसायचं लग्न होतं सोनळ्याला
हा हा
हा तर लग्न टाईम कोणता दीड वाज लग्न लागलं
होव काय पण यावेळेस त ते कुठं होतं म्हणत ते मंगल कार्यालयामध्ये नाही ना
हो मंगल कराला इथं सोनाायला होता ना
्याला आहे ना
हम्म
झालं असेल लग मग
हो चांगलं झालं ह् पण ते आज एकादशीामध्ये असल्यामुळे ं लग्न आज पहिल्यांदच पाहि मी एकादशी लग्न
एखकादशी लग्न नाहीत एखकादसले लग्न नसते नसते कारण की अर्धी अर्धेपेक्षा जास्त जण जेवण नाहीत करत नाही
तर साध्या आपण माहिती गेलोतच ते एखकादशीला याने लगत
हे याऊन लागत बुधवारी बुधवारी आणि एकादवस हे दोन दिवस पाव ख आपण एक
हो मग तेच ना आज पहिलंच स्वग्नही जस एकादशी झालं
आणि माहितीे की ते अ माझं माझं लग्न खकल होत की नाही त्याच्या अधोघरला दपची एकाद अस ज
हा ओ काे
त्याच्यामुळं आमच्या घरी इथं समजा यांच्या घरी वरात पांगत नव्हती काही
नाही बर हा ना
नाही कारण की अ बघ अरे हे असले एखादच असते की अर्ध्या जणांले उपसा फराळाचं करा आणि ते त्याच्या दिवशी जूकू जू घालणे बरोबर नाहीे ना एखादच्या दिवशी हम
आज मग तिथं होतं म्हणा जेवायच ठिक काही जेवणही होत फराड्याच्या ठिकाणी फराड होत भजनात पण मग तेचं थोडंस हेच वाटते एकादच्या दिवशी लग्न
एखाद चटली जससे पण या पाण्यापासून त्यांनी मग भेजवस्ती एवढा पाहाला मिशिनना
हो
तारीख त स ही तारीख आठ सात आठ हम्म हम्म
हम्म हम
तसे पण असं वाटलं नाही ते महिन्यात एढ पावसाात लक नव्हती म्हणून हा मला तसं म्हटलं मला बघा ना सजा कार्यक्रम आहे की नाही संज्या कार्यक्रम सात तारीखचा खरला म्हटलं का आता काही कोणाचा आपला पावसाळा कार्यक्रम आला म्हटलं आता काही कोणाचे लोक ब नाही काही नाही कशा नवते तारीख त बुकच राहते
हो नाही त काय
सत् तारीख आठ तारीख
हं ह.
हम्म. या वेळेसही पण पावसाच जसं वाटलं, उन्हाळ्यापर्यंत तस ण माहितीय काय लग्न उन्हाळ्यातच चांगले वाटतात.
पाऊस बाईकीच्या ठिकाणी खूप आहें म्हणत्यात पाऊस.
हाव.
हा.
आज मी पण आहे काल आज मस् दिवस गेला ना
हो
हम् एवढं फुललं गेल की नाही इकडे एवसं वाटत नाही एवढं पाणी पडलं
हा तेच ना मग कस आता त्या दिवशी दिवसभर पाऊस सुरुच सुरु मग त्याच्या दिवशी श्रीलाम गरमात झाली असं वातावरण कसं झालं का
वातावरण कसं झालं गरमी
तेच ना आणि आजही तसं समज
आजही तसच, म्हणजे पाणी पटलं तर जास्तच थंडावा. नाहीत जर पाणी पटलं जास्तच गर्मी. आगोद देवार्द तर पाणी नंतर ऊन
आणि हाव.
थोडा वेळान यीशिन का मग? आताच ये ना दहाच मिनटं आहेत. ह येतो ना रे, दहाच मिनिटांन ये. दहा मिनटं दे. तिले सर्दीय. तनुला म्हंटल, तू दोन मिनिटं इथं थांब माझ्या जवळ. आता कसं म्हटलं तुरी ओळख राहते, तर मग तू तरी सांग तुझी
हा. हो हो चालते ना नाही तर काय, हा ते कस आता ओळख आहे की नाही हा. फोन लावतो म्हणाून बरोबराय.
ओळख नाही. आपण कसं डायरेक्टच बोलु नही शकत.
नाही नाही
आणि या ग्रुपमध्ये कसं व्हायला माहितीय काय, कार्याच्या ग्रुपमध्ये नंबर काय ती ते. बायांजवळ स्पेशल मोबाईल नईयाय. माणसांचे नंबर दिले आहेत. कदी कोणा जो माणसाजवळ हा मग ते मग आपण का काकू जोड दे. मग कोणा पोरा जोड राहायचे ह वेळा आपल्याला हेच पडते ना बोलायचं. हा मग तिले काय म्हटलं मी, म्हटलं तुले ओळख राहते. अनोखी अनोखी म्हणते ती आपल्या ज नाही बोललायच.
नाही बरोबराय.
हम्म तिले काय म्हटलं मी कि, तू आता म्हटलं नंबर लावलेलेचय तू मग सांगू आता कोणाची झाले, हे तिले बी माहितीय.
ह चालते हो.
म्हणून तिले म्हटलं तू याच्यातले नंबर सांग मरे कोणाच्या सा कोणाची राहिली का. त्याच्यातम तुमचा नंबर काढलाता. ऑड वाटेना बोल नाहीच नाही एवढं, आता कसं आपण जरी बोललेो नाही पण इेेकी बघितले नाही तिच्यानं आपण बोलू शकतो.
मग तेच ना.
अस राहतं.
हम्म.
तुमचं शिक्षण काय झालेलं आहे ताई मंग?
आं?
शिक्षण काय झालेलं आहे तुमचं.
माझं बी कॉम
बी कॉम झालेलं आहे ना.
हम्म
हाव काय
इंग्लिश बी कॉम झालेल आहे माझं कॉट ला
हम्म हम्म.
हम्म.
बँकेचे क्लास वगैरे झालेले आहेत, काय मग तुमचे?
नाही क्लास वगैरे काहीच नई, लग्न जुडलं.
लग्नच जुडलंय ना. तुम्ही लहान आहे का मंग सगल्यात?
आं?
लहान आहे काय मोठे तुमच्या बहीणी पेक
नाही मी अ मी तीन नंबर ये.
तुमी तीन नंबर ये.
हा.
हाव काय
म्हणजे माझी सगळ्यात मोठी माझी बहीण आहे. नाही माझी बहीण ये मला भाऊ आहेत दोन पाच जण आहे आम्ही. हा भाऊ आहे दोन नंबर तीन नंबर मी ये. अन चार नंबर ती छोटी ये. हा आणि सगळ्यात लहान भाऊ आहे.
हा मी तीन नंबर ये माझ्या पेक्षा दोन मोठ्या येत एक लहान बहीण ये आणि तिच्यापेक्षा एक लहान भाऊ आहे. भाऊ आहे ना मला. हम्म आता बारावी बारावीमध्येय यावर्षी.
हाव काय
हूं किती मिनिट झाले ओ ताई
ह हॅलो
हा.
हा सात झाले म्हटलं सात.
बरं ठेवतात म हा हा लावा